हॅलो. हम्म काय करतेस. हा हा आवाज येतोय का? हॅलो. आवाज येतोय का? हॅलो.
हॅलो हॅलो. हो दीदी तुम्हा-तुमचा आवाज मला येतोय. हो हो माझा येतोय हो हो.
हो हो येतोय.
ओके ओके ओ
काय म्हणतेस.
सध्या खूप मोठ्या प्रमाणात चालू झाला आहे आणि मी तुम्हाला थोडं मला सण सोबत डिस्कशन करायचं होतं माझ आवडता सण येत आहे आणि त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं तर बोलू
हा बोल ना
ओके तर दीदी तुम्हाला माहितच आहे की पाऊस येत आहे आणि पावसाची चाहूल लागतात आपल्याला आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची म्हणजेच त्यांची आपण जी‌ वाट आतुरतेने बग असो त्याची वाट अजून थोडी दू-द्विगुणित करण्यासाठी किंवा आपला आनंद दवि करण्यासाठी पाऊस हा आपल्यासाठी येतो म्हणजेच तेच आपल्याला गणपतीची आठवण करून देतो गणेश उत्सवाची आठवण करून देतो बरोबर ना तर आता तुम्हाला माहितच आहे की पावसाळा चालू झालेलाच आहेस नुकताच चालू झालेला आहे तर मला गणेशोत्सवाची खूप मोठ्या प्रमाणात आठवण आणि तशीच आतुर रता आहे कारण गणेशोत्सव हा माझा चा आवडता सण आहे आणि खूप छान पद्धतीने आम्ही हा स सेलब्रेशन करतो जर आमच्या घराती गणपती असेल तर आम्ही आदल्या पती येण्याच्या आदल्या दोन दिवशा आमी डेकोरेशन चालू करतो तुम्हाला माहितच आहे की डेकोरेशन किती छान पद्धतीने करतो आम्ही फुलांच्या माळा असू देत प्लास्टिकची फुले असू देत म्हणजे जी झेंडूची अं डेकोरेट करण्यासाठी अस ती परतून ख खऱ्या ज्या फुले खरी जी फुले असतात त्याच्यापासून परत लाईटिंग्स असू दे वेगवेगळे बल्स-बल्ब असू दे कलर कलरचे तर खूप छान पद्धतीने आमी आमच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन करतो आणि त्यामुळेच आमच्या आतुर या अजून थोडी वाढते आणि गणपती बाप्पा येणार यासाठी मी खू- मी तर खूप खुश असते कारण गणपती गप्पा आल्यानंतर वेगवेगळे खाद्य पदार्थ आपल्याला खायाला मिळतात आता हा गणपती हा पाच पाच दिवसाचा असतो आपल्या घरातील गणपती हा पाच दिवसाचा असतो तर मंडळाच गणपतीबद् सांगायचे झाले तुमला माहितच असेल की हा सण खूप मोठाणे साजरी करतात काही गणपत अ आठ दिव नऊ दिवस असतात तर काही अकरा दिवस असतात तर काही एक एकवीस दिवस असतात तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या मंडळातील गणपती वेग अं ठराविक अं ठराविक वेळे नुसार असतात तर अं आमच्या मंडळातील गणपती हा नऊ दिवसाचा असतो खूप छान पद्धतीने त्याचं डेकोरेशन म्हणजे एक महिना अगोदर त्याचं डेकोरेशन केलं जातं पूर्ण रोडवर एक लाइटिंगस् वगैरे लावल्या जातात. गणपती येण्याच्या दिवशी पूर्ण- रांगोळी वगैरे बनवली जाते. सुस्वागत म्हणजे गणपतीचे स्वागत गणपती बप्पां चे स्वागतम् देखील केले जाते त्या ठिकाणी गणपती येण्याच्या दिवशी आमच्या घरोघरी देखील खीर राहते मंडळात देखील प्रसाद म्हणून खीर दिली जाते. प्र प्रत्येक घर किंवा प्रत्येक कुटुंब त्या ठिकाणी खीर म्हणून प्रसाद आणतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोदक जो गणपती बाप्पांना अतिप्रिय अस. णारा खाद्य पदार्थ आहे.
हो जे कोणी उकडलेले मोदक आणत, कोणी तळलेले आणत म्हणजे फ्राय केलेले. पण असं म्हणतात की गणपती बाप्पांना उकडलेले मोदक खूप जास्त प्रमाणात आवडतात.
अशा पद्धतीने हा सण आम्ही साजरा करतो. तर तुम्ही गणपती बाप्पाबद्दल काय सांगाल म्हणजेच त्यांची आतुरता किंवा, तो सण किंवा तो गणेश उत्सव कसा साजरा करतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
हं ते तेच की. रोज म्हणजे तसं बघायला गेलं तर आमच्यात बसवत नाहीत सोड. पण. आम्ही पण क कसं. आमच्या इथं पण बरेच जण बसवतात ना. गणपती त्यामुळं मग - म्हणजे थोडंफार माहिती आहे त्याच. आम्ही काय बसवत नाही. मग आम्ही कस. त्यांच्या म्हणजे आम्हाला पण इतका आनंद होतो. पण आमच्यात बसवत नाही, त्यामुळे आम्हाला जाता येत नाही. पण आम्ही कसं त्यांना सांगतो. आम्ही. ते आम्हाला बोलवा बर का. ! आम्ही येणार आहे आरतीला वगैरे मग त्यांच्यातले गणपती आमच्या इथले आणताना - म असं घेऊन जाताना ते येतात ना - मोरया-मोरया म्हणत.
गणपती बाप्पा मोरया अस म्हणत.
हो हा. गणपती बाप्पा मोरया असं म्हणत. ते गणपतीच आगमन करतात. ना मग त्या वेळेला आम्ही पण घर आम्ही पण त्यांच्या मागं जातो आणि मोरया, मोरया करत आम्ही ते त्यांचा गणपती स्थानापन्न करतो. आणि त्यांच्या नंतर परत त्या आरतीला ओव आरतीला परत आरती करतात ना, मग त्या आरतीला ठेवल्यानंतर प्रसाद मिळतो. आणि आरतीला वेगवेगळा प्रसाद असतो. कधी म्हणजे सफरचंदाचा ठेवतात, कधी केळाचा, कधी अ तू म्हंटललास तस मोदक. आणि त्यावेेळेच कसं म्हणजे त्या दिवशी दहा दिवस बसल्यावर बसतात ना, गणेश त्यामुळे ते एक एक उत्साह आणि आनंदाचं वातावरण असतं. म्हणजे रोज त्या आरतीचा आवाज हे किती म्हणजे प्रसन्न आणि किती छान मग्न असं वाटत. आणि अ म्हणजे आम्ही पण जातो. घालवायला वगैरे आणि ते मोठे - मोठे गणपती- आमच्या इथं पण असं म्हणजे प्रत्येक मंडळाचे गणपती बसतात. पण खूप मज्जा येते. सुट्टीला पण आपण कसं दुसरीकडं आम्ही दुसरीकडे पण जातो म्हणजे मुंबई, पुण्याला बघ किती मोठमोठे गणपती आणि त्या गणपतीं पुढं देखावे वगैरे असतात. देखावे पण किती छान करतात? आसं म्हणजे ते पण आम्ही बघायला जातो. पुणे, मुंबई त्या ठिकाणी छान असे देखावे केलेले असतात. हो ना. आणि ते आरास वगैरे करतानाच, किती छान वाटत असेल? नाही का? हॅलो. हॅलो. आवाज येतोय का? ह त्याच्यामुळं मग तू पुणे मुंबईला असं कधी जातेस का गणपती वगैरे म्हणजे अ बघायला आणि अ किती छान म्हणजे त्यांच्या आगमनांच्या वेळेला घरात किंवा सार्वजनिक मंडळात प्रतिष्ठापना केल्यावर त पूजा नैवेद्य तीन-चार दिवसांनी परत गौरी पण येते ना गौरी गणपती गौरीचं आगमन होतं मग ते पूजन त्यांचं त्याच्यानंतर त्या बसतात मग त्या वेळेला वेगवेगळे पदार्थ वगैरे करून ठेवतात आणि बायकांचे हळदी कुंकू येते ते पदार्थ बनवायला पण मी म्हणजे मी मदत करू लागायला जाते ते शेजारी किती वेगवेगळे पदार्थ ठेवतात हॅलो वेगवेगळे